करते. झाले जेवण तुमची? हो आवरलं आता हो ना. हो जेवण झाले तेच आता तेच मुलांच ऍडमिशनच्याच गर्दी चालू आहे ऍडमिशन झाली तर आता त्यांची खरेदी,
आमच्याकडे पण तेच चालू आहे. सारखं तेच चालू आहे ऍडमिशन खरेदी ते चालू बर्यापैकी
एक दिवस शाळेत जाऊन आलं. जे पुस्तक म्हणजे दप्तर जसं बघितलं. तसच पाहिजे तसच पाहिजे असाच अठठाास चालू आहे त्याचा म्हटलं आता उद्या सुटी येत. नाही ना आता उद्या सुट्टी येतं मग उद्या जातई
ह लहान मुलांचा पण हट्ट पुराव कराव लागत. हम्म
हो ना बरं त्यांचं दरवर्षी नवीन काहीतरी नवीन काहीतरी निघत राहत.
अ त्यांना समजत पण नाही नाही म्हटल्यावर त्यांना लागतच त्या गोष्टी आणूनच द्या म्हणतात काही करावत्या हो
एकाचं पाहिलं की तसच पाहिजे त्यात, तसंच वाटत खाऊ च डबा पण माझा माझा आताशी नर्सरीला
नर्सरी ला आहे का.
मग तेच ना दुसऱ्या मुलाचं पाहिलं क तसंच
हो तसेच लागत मुलांना
हो
माझा मुलगा तर म्हणतो मला स्कूल मध्येच जायचं नाही. घरेच असं आहे तररावध
नाही याला आवड आहे पण मग हो का आणि आता पुस्तकांचे काय एवढ्या एवढ्या मुलांना पुस्तकं सुरू केलेत ना.
हो डोक्यावर त्यांना खेळायचं बालपण शिक्षणात चलो करू खेळायचे दिवस राहता हम् ते त्यांच्याकडें बघूनच वाटत यांना कशाला ह ह त्यांच्याकडे बघून असं वाटतं की यांना पाठवू पण नाही शाळेत माझ मग अशानं हल्लीच म्हणजे जग खूप पुढे चाललंय मनाला काय वाटतं नको मग मुलगा मागे राहायला. तो पण एक आहे ना आणि त्यांच खेळायचं बाल पण तेच निघून जातं पूर्वी कस होतं मुलगा सात वर्षाचा किंवा मुलगी सात वर्षाची झाल्या शिवाय शाळेत घेत नव्हते. केवळ सात वर्षाचे आणि आता चार वर्षाचा मुलगाच झाला चालला ज्युनियर के जी
चाल हो
त्यांना खेळण्यासाठी पण नाही आणि मोबाईलकडे जास्त ऍक्टिव्ह झाले त्याच्यामुळे ते लवकर स्कूलमध्ये टाकतात. ते बरे पण एक आपण काय म्हणतो दिवसभर जाऊद्या मुलं बघता मोबाईल बघता खूप बघता त्यामुळे ते शाळेत दोन तीन तास गेले अटक तरी आपल्याला चांगलं वाटतं ब असं
हा घरी आले की पुन्हा तेच सुरू होतं. आज अस झालं हो नाही तर टीव्ही पुढे नाही तर ते कार्टून लावून बसतात. तासन तास ते कार्टूनच्या नादामध्ये वेळ कुठे जातो कळत नाही त्यांचा आणि बोलायला गेलं का मग तोफडं करायचं रडायचा आरडा ओरडा करायचा आणि मग सासूबाईंना वाटतं आपल्यावरूनच काही झालं. दोन्ही बाजून आपली गळचेपी होते
हो ते तर आहेच पण मुलांना नाही ना कळत त्यांच पण चिडचिड होते हो त्यांना पण खेळण्यासाठी काही नाही काही नाही ते मोबाईल मुळे जास्त ऍक्टिव झाल्यामुळेण बाहेरच त्यांना दिसत नाही पूर्वी जसे मोबाईल वगैेरे नव्हतं मुला मातीत वगैरे खेळणं मातीत खेळणं. वगैरे इथं तिथ याच्या त्याच्या घरी जा वगैरे प कस झालंय मुलांच सारखं आईन पशी मम्मीला चिटकून राहायचं मम्मीला प्रतेक गोष्टी हात ह आणि आ पण मुलाला खूप वयता फोन दिवसभर हा खूप परेशान करतो बा ऐका्पाच्या स्कूल मध्ये गेले तर परवडत दोन तास तेवढं जीवाला शांतता भेटते हो.
खाण्याचं पण इतके नखरे आहेत ना त्याचे सांग त सोय आज अस तसंच पाहिजे उद्या तसंच पाहिजे ब्रेडच पाहिजे सॉस् प पाहिजे किती वेळा सांगाव ब्रेड नको. हो जास्त नको नको ऐकतच नाई नाई माझे फ्रेंड आणतात मला पण पाहिजे. हो ना पण मग आता बरोबरीचे मुल आणतात म्हंटल्यावरती मग
हम हम्म आपल्याच्या इकडे तर अलाउड नाही टिफिन ला ब्रेड वगेरे पापड, चटणी, लोनच पोळी हे मुलांना डायरेक्ट आलाव चपाती भाझी द्यायची, पराठे सुद्धा अलाउड पराठे इडली, प वगैरे हे डायरेक्ट द्यायचच नाही मुलां याच पाहून दुसरा मुलगा म्हणतो हे मला पण पाहिजेले त्याच्यामुळे तुम्ही रेगुलर मुलांना भाज्
हा नवीन आहे ना, आता श शाळेत नरसरीला टाकलाय त्यामुळे थोडस नादी लावाव लागतय खाक खा पण जा, जा, खा पण जा. त्यामुळे थोडे दिवस चालवलेय.
हा हा तुम्ही माझ्या मुलाला काय पण पण तो म्हणतो मला स्कूलला च जायच नाही मला घर राहून खेळायच वापलस मग मोबाईल पण नाही बघत पण मला खेळू दे घरी तुला नको तू घरी आल्याव वर्षभर घरी राहशील, तु जास्त खूप चालत सकाळी बळजबरी करू का होईना जसे काढ
शाळाई लवकर भरतात ओ. लवकर भरतात आणि लवकर हे होतात. हो ना झोप पण होत नाही त्यांची.
झोप पण होत नाई. स्कूलचा टाइम काय ये तुमच्या मुलांच?
आठ ते बारा.
आठ ते बाराएका?
हा मग सकाळी सात वाजता तर उठवावंच लागतय. अच्छा,
मला आम्हाला तर सहालाच उठावा लागतो. टिफिन वगैरे तयार करायचा परत त्यांना उठवायचं सात वाजेला हा परत त्यांची तयारी करता करता नाट, हो पर त्यांची तयारी करायची हो तर त्यांचे उठल्याव नाटकं पण खूप राहता हो
तेच तर, ब्रश कर रे, हो हो तेच त डोळेच बंद करतो आणि आपण हातात ब्रश द्यायचा. अरे ब्रश करा रे ब्रश कर किती
माझा झोपातुन उठून आला का बाहेर मला म्हणतो मम्मी मला शाळेत जायचय म मला जायच नायी, सरख तर जायपर्यंत रडतच राहतो.
अच्छा.
त्याला काढून देते, खूप
हम्म. परत त्याला सोडायला जायच, मग पप्पाच अन आमच चालत, आज तू जा आज मी जाते, आज तू जा, आज मी जातो. सकाळी त्याला शाळेत सोडेपर्यंत घरात धामधूमच चालू असते. तो एकदा शाळेत गेला का मग जे ते ज्याच्या त्याच्या कामाला लागत नाहीत, का ग त्याला सकाळी सकाळी एवढी बोलली इथूनही सुरुवात होती. कधी कधी, आणि आपल्याला असं वाटत ह्याने पटकन आवराव म्हणजे तो पण फ्री होतो आणि आपण पण फ्री होतो
हो मग टाईम जातो ना ओ मुलांमध्ये पण टाईम जातो ना पटकन जे पटकन जेवन केलं पाहिजे हो हो हो मुलांवर ना चिडचिड खूप होते मुले ना वरती पण नाय येत लव
त्यांना आवरून गेलं तर, अन त्याच आवरलं तर आपल्याला बाकीचे काम आवरता येता ना
हू! आणि मुलं काय आता मोबाईल मधनं बघून, बघून, प्रत्येक गोष्टीचा हट तो खूप करायला लागले हो!
हूं!
हो जे पाहिजे हे पाहिलं, व्हिडिओ पाहिलं तरी मला पाहिजेत गाडी जरी पाहिली तरी मला पाहिजेलच आहे, ठीक हे ज्यांचे श्रीमंत गोष्ट ठीक हे ते काय आणु शकत, गरीब लोकांचं कसं हो! ते नही देऊ शकत ना, प्रत्येक काहींकडे तर फोन नाही म्हण ज्यांच म्हणजे परिस्थिती ठीक आहे ते करू शकता ओ सगळं, आणि ज्यांच काय झोपडी वगैरे त्या मुलांना स्कूल पण नाही माहित राहत लवकर, आणि आपण खूप लाड पुरवतो पण बाकीच्यांच म्हणजे, परिस्थिती पण नसते त्यांच एक टायमाला खाण्यासाठी ते पण नसतेत बाकी छोट्या, छोट्या, मुलांचे गॉसेप त्यांना कपडे पण नसता घालायला व्यवस्थित, म्हणजे काही ठिकाणी अशी पण परिस्थिती मुलां आणि आपण काय म्हणतो आप आपल्या मुलांना असून पण म्हणतय, याला काहीच नाही भेटत बर का? खायचंय वैताग मग बाकीच्या मुलांना पण त्यांच्या तुलनेत तर यांना खूप भेटत, पण ते झिरोवर हे त्यांना तर काहीच नाही भेटत ओ त्यांना साधा बिस्किटचा पुडा पण नाही भेटत, बाकीच तर जाऊद्या
तर!
ते म्हणजे मुलांमध्ये पण म्हणजे, खूप पॅटर्न आहे बॉ असं बऱ्या पैकी मध्यवर्ग अ परत त्याच्या मध्ये वर्ग पुढचा असं
हूं!
असं हाय खूप हे.
मुलं म्हणजे एक मातीचा गोळाचं नाही
हो मातीचा गोळाच जसं घडवलं तसं
घडवलं काही काही मुलांची मेमरी इतकी शार्प असते पट कन कॅच करतात काही गोष्टी.
खूप, खूप, खूप, मग आमचं तसच आहे ना एखांदी गोष्ट हं सकाळी त्याचे पप्पा रात्री बोलले, उद्या स्कूलला नको जाऊ मला असं काय लगेच उठून बोलतो, पप्पा रात्री स्कूलला जायला नाही बोलले, म तू माझं आवरायचं पण नाही मग मला काहीच बोलायचं नाही, मी जाणार पण नाही. मग मी म्हंटलं ठीक हे हो लगेच तयार पोरं तरी त्यांची आजी हूं तरी त्यांचे आज्जी बाबा इथं राहतील जे आजी बाबा जर असले तर, अजून खूप सपोर्ट भेटतो मुलांना, मग शिस्तीत निघतात थोडे हो आज्जी बाबा असले, का मग खूप नाटकं मग मग अजूनच रडायचं, अजूनच थोडसं ऍक्टिंग वगैरे त्यांना माहितीय थोडं रडलं, वगैरे बरोबर राहायला भेटतं घरीच
हो ते लगेच म्हणतात राहू दे! शिकेल, कसा पण शिकेल, आम्ही नाही शिकलो का, आमचे पोर नाही शिक लेका. अ ह ह ह म्हणजे चारी बाजूने आपलाच चेंदा होतो यांनी बोलायचं अनं त्यांनी बोलयचं हो चालेल ठीक आहे चला धन्यवाद.